हॅलो. हां येतोय आवाज तुमचा माझा येतोय. हॅलो. हॅलो आवाज येतोय, आवाज येतोय का हो हो येतोय येतोय.
हा आत्ता येतोय तुमचा हा येतोय.
ठीक हे. काय चहा पाणी करताय का?
नाही झालं चहापाणी माझ्या मुलीला आणलं बाहेर टेरिस वर खेळाल्या वर.
झालंय का हा हा हा हा, मला वाटलं की चहा पाणी चालू आहे म्हटलं.
नाही चहा पण झालं.
झालं का, आमचा बाकी राहून गेला. बाहेर चालले गेले ते. म्हणून म्हटलं आता,, चहा महत्वाचा आहे आपल्या का?
होऽऽऽ चहा पिल्या शिवाय तर दिवसच नाही जात.
सवय, सवय पाडून टाकली ना आपण.
हा, चहा तर मेन ईशू जाले. चहा नाही पिला कि असं काहीतरी चुकल्यासारखं वाटते.
किती जणांना म्हणजे चहा पिल्याशिवाय हा असंच होतय ना खरंच.
हा चुकल्यासारखं म्हणजे होतच नाही कामच नाही समोर होत.
पण एक सांगू का ताई ते मनाचं असतं बरं का ते. आता मी कधी कधीचा च्या सोडून दिलेला आहे काही वाटत नाही ते वेळ गेला काळ गेला असं.
हा तरी पण नाही हो लय अवघड जाती सोडायली पण.
दिवसातून.
दोन दा सकाळी संध्याकाळी,, किती वेळ नाही असं, फक्त सकाळी संध्याकाळी पाहिजेत.
आसय का,, हा हा. म्हणजे मग तो सुटत नाही मग,, सुटत नाही, कुठे गेला का माणूस मग घ्यावं,, थोडसं.
हां. नाही बाहेर तर काही नाही इथं आपण पण ते, आपल्या घरीच पाहिजे, तर म्हणजे कामच नाही सुचत. चहा पिल्याशिवाय,,, हा,
ती लहानपणी सवय असेल ना तुम्हाला?
हम्म,,, ती एकदा सवय पडली, पडली.
हा,, कर ग बई चहा. लगेच आई म्हणते, चल बरं मी तुला गरम गरम चहा करते,, म्हणजे तूऽ
तोंडच येतेय चहा पिला की.
हा का,,
हा,,
अरे एकाद्याला नसेल पचत मग तो चहा. एकरद्याला नसेल पचत म्हटलं चहा.
हां,, हा म, मार हो,, लिंबू टाकून छान लागते तो,, तो पण नाही पिऊ वाटत, तो पण. कधी कधी काही नाही,, लेमन टी,, आता बरेच जण पियायले ना ते लेमन टी.
हो हो,, पावडर कमी टाकायच हं एकदम,, नाहीपेक्षा. असं लिंबूचं बी कसं असते,, तेवढाच पावडर टाकायचा,, थोडसं. म्हणजे कडसरपणा राहात नाही मग त्याला,, असं आणि थोडं आलं वगैरे टाकायचं छान.
हो हो,,,
मस्त लागतो तो पण,, पण दुधाचा चहा थोडासा आम्हीऽ आता तामिळनाडू गेलो होतो ना,, तर तिथऽ ते चहाच्या याच्यात गेलो होतो,, फॅक्टरींमध्येऽ
हा,
हम,, मग त्यांनी सांगितलं की बाबा,, आपल्या देशऽ मध्ये चहा आला तो यांच्यामुळे आला,, इंग्रजांमुळेऽ.
हो,, असं त्यांनी दुकान मांडलं पाच रुपयाला चहा तर, आपल्या भारतातले लोक,, आपल्या देशातले लोक पिला. त स्वस्त ईकला, त्यांना मज्जा वाटली.
ह, मग त्याच्यापासून ना,, सवय पडली म्हणे आपल्याला,, तर आपल्या देशात होतऽ होतच नाही सकाळ, चहा,, तर काही असो,, पहिले नाश्ता करायचा ना आपले लोकं
हो,
काहीतरी भाजी न्याहारी म्हणायची सकाळची. सकाळची भाकरी काहीतरी असं राहायचं.
गा आपल्याकड आप शेतीत तरी पीत नाही, पण गावाकडे बापरे बाप लोक लगे
लगेच चहा, चहा पितात, जास्त गावाकडे प्यायला लागलेले आहेत खरंच.
हा,, कोणी आल की करा चहा.
हा,,, करा चाहा. आणि,, ते त्यांचं, आग्रहाच राहतं ते, चहा पिऊन जावा थोडसा
किती नाही म्हटलं तरी पण,, त्यांना पण लय आपुल की,, नाही चहा पिला कि त्यांना वाईट वाटते ना. आपण पन समजून घेतो, आपल्याला माहिती ना आता जाऊ द्या आपण जबरदस्ती नाही करत.
पहिलेंना ताई गुड गुडप गुळ पाणी द्यायचे पहिले चहा नव्हता ना गुळ पाणी द्यायचे. पाणी दिलं का मग थोडस वाटीमध्ये गुळ देऊन द्यायचे. छान होता तेव्हा ते उलट चांगलं राहायचं.
हो
चहापेक्षा आणि आता तर चहात ॲसिडिटी वाढते त्या त्याच्यामुळे कितीतरी येऊन जातं. कोणा कोणाला तर चहा शिवाय तर हम्म चहा पावडर पण चांगलं नाही राहिला हम्म आम्ही तिथे गेलो ना तामिळनाडूला चहाच्या ह्याच्यात तर त्याने ते डेमो करून दाखवला म्हणजे ते कसे करतात हं. याच्यातून आणता शेतातून पिकवतात कशी ते दाखवलं त्याने ते आणि शेतातून पानं येत ना ताई खालचे घेत नाही ते अ म्हणे वरचे पण नाही घेत. जे मधले पान असत त ना दोन पान तर तेच घेतात.
हम्म
म्हणून एवढी महाग असते ती.
हो म्हणजे पुर्ण झाडाचे दोनच पानं मधले.
हा म वरचा जो शेंडा असतो ना तो नाही घेत ते आणि खालसा पण नाही घेत जे मधले पाणं असतात ना शंड्याच्या खालचे ते घेतात. म्हणून ती चहा एवढी आणि ते घेऊन मग त्याला वाढवतात. अ कशात तरी मशनरी होती ती. तिला पूर्ण सुकवतात आणि मग परत अजून दुसऱ्या याच्यात टाकतात ते. असं पूर्ण प्रोसेस दाखवली त्यांनी आम्हाला तीन चार ठिकाणी पकिंग करून येते मग त्यांनी चहा बनवायचं पण कसंय हे ते पण सांगितलं. ते म्हणे आपल्या भारतात आपण चहा बनवतो पण कसा बनवतो. त्याच्यामुळे ॲसिडिटी वगैरे वाढते बोसं.
ह
ते नाही का इंग्रज लोकं पहिले गरम पाणी टाकतात. मग थोडसं पावडर टाकतात मग साखर टाकतात मग दूध टाकतात नाही घोटतात नुसत. आणि ती पातळ चहा पितात. तर आपलं कसं कर गरम कर गरम कर घट्ट. म्हणजे ती घट्ट घट्ट चहा करून करूनच आपण अर्दी म्हणजे अशी चहा प्यायची नाही म्हणे ती उलट विश असत प असं
हो ती गरम केलेली तर अजिबात नसती म्हणे शरीरासाठी खूप हानिकारक असते. गरम केलेली केलेली परत परत.
परत परत आणि आपण ते घट्टच्या म म म्हणतो ना मग घट्टचहा प्यायचा घट्टचहा प्यायचा
हो चांगला गावाकाची तर खूप गोड पण पितात साखर असं चिकटली पाहिजे होठाले होट. आपल्या आपल्या घरी आले कधी अशा मला आमच्या घरी आले म्हणते साखर संपली काय तुमच्या घरची? आपल्याला सवय नाही नि एवढी पियायची पण नाही टाकायला पण मग हात पण नाही चालत आपला हा
काय लोकांचंही राहतं बाबा म्हणून आहे ना चहाच थोडस काळजीपूर्वक करायचा आणि तो काडजीपूर्वक प्यायचं ब अस आणि मुलांना पण देता का मग तुम्ही?
नाही नाही माझ्या मुलींना सवयच नाही तिला.
तुम्ही पित असतील तर मग ती म्हणत असेल ना काय ग बाई मालपण दे.
मग तिने मागितले आणि त्या बोर्ने मीठा टाकून देत असते मी दुधामध्ये सहसा मी तिच्या देखत नाही पण ती मागेत नाही माझी मुलगी. मग तिला काही बोनविटा टाकून द्यायं मग काही कळत नाही ना
हा हा बर बर ते लालच दिसत बस
लागली कि बसती सवय म्हणजे हेच आहे ना लहान मुलं कशी हट्टी असतात पुन्हा
हम्म- नाही असं पण मोठ्या मुलांना पण सांगतो ना भाऊ तुझी परीक्षा आली ना आता तुला काय करू कॉफी करू चहा करू त्याच्यामुळे तुला चांगलं वाटेल असं तर माझा मुलगा होता ना त्याने बिना असं तो अभ्यासाच्या वेळेस काहीच नाही घ्यायचा नाही ग म्हणे असं थोडी राहत म्हणे त्याला मुद्दा म्हणायची ना लहानपणापासून सवयच नाहीये अरे भाऊ थोडस चहा करून देऊ का रे तुला अभ्यास करायला नाही ग बाई तू अशी काय करते चहा थोडी महत्त्वाच अस पाणी वगैरे प्यायचं मस्त पैकी थोडसं फिरून यायचं. म्हणजे ते मला शिकवायचे म्हटलं चांगलं आहे बरं आहे ते. लानपणापासूनच सवय नाही लावली आपण लहानप म्हणजे द नाही मी पण नाही घ्यायची लहानपणीपासून
मी पण नाही रडली तर सकाळी तर ती उठतच नाही तेव्हा सध्याकाळी म्हणते ती चहा बिस्कीट पण मी नाही दुधामध्ये बोडमिटा टायचं नाही द्यायचं
हा मग तेच ना बरं आहे ते तेवढंच? मुलांना तसं कोणती कोणती मुलं खूप हट्ट हट्ट करतात.
हो आणि गावाकडे कसं हो गावाकडे लावत सवय लोक बस ते दुधामध्ये चहा टाकायच अन पी हम्म
त्याच्यामुळे ते मुलं हट्ट करतात मग.
हा
कोणी चाहा प्यायला लागल की लगेच
हो.
रडतात डायरेक्ट उड्या मारतात
हो गावाकडील लोक देतात पण काही रडू दे गिडू देत नाही ती. त्यांना सवयच असती गावाकच्या मुलांना.
हं काय बर आहे आज.
अजून काय नाही पाऊस काय म्हणते तुमच्याकडं?
आला भाई थोडासा पाऊस आमच्याकडे हा आता इतक्यातच गेल
हम्म
असंचं होतं वातावरण बरं झालं थोडासा पडला तुमच्याकडे?
नाही नाही आमच्या इकडे काही नाही नुसतं आभावाचे सकाळपासून थेम पण नाही यायला
तिकडे उलट पडायला पाहिजे आहे की नाही त्या भागाकडे म्हणजे पहिल्यांदाही पडलेला नाही का पाऊस हा का जर झोपली का मुलगी मग
नाही नाही खेळाली गच्चीवरवरर टेरिस वर आलो ना आम्ही सात वाजेपर्यंत खेळवायचं नंतर खाली न्यायचं
असं आहे का
ते मग पाणी भरायचं मग तिला खाऊ घालायचं
बरोबर आहे बरोबर आहे पाने रोज येतं का यावेळेस
हा संध्याकाळी सात वाजता अर्ध तास असते सकाळी अर्ध तास
अरे वा चांगलं पा आता पाण्याचा थोडस प्रॉब्लेमच येऊन जाईल आता
हा त्याच्यासाठीच तर पाऊस लवकर पाहिजेत
हा बाबा तेच ना असेल तर थोडाफार जास्त पड म्हणा बाबा
हम हम
त्याच म बाकी व्यवस्थित आहे ना
हा हम
जॉबला नाहीत ना जॉब नाही घरीच आहे
हम्म
ह् जठ आहे ह बाबा पोरांचा जॉब मोठा येतो खरंच त्यांना ह गरज आहे ना
वघ् न लागते
त्यांना गरज आहे बरोबर बरोबर आहे चालेल मग तय होू म हॅलो आवाज येतोय हॅलो